हॅलो
हा झालं काय जेवण?
झालं जेवण तुमचं?
हो झालं आताच.
मग काय बनवलं होतं आज?
आज बनवलं होतं दालभाटी डाल बाटी
दाळबाटी कोणती बनवली होती डाळबाटी तळून का तुपातली?
अ हे आपलं ओहनमध्ये भाजून
ओव्हन मध्ये भाजून हम्म मग अजून काय?
पोरांना खूप खायची इच्छा झाली होती तर केलती मग
हा
तुमचे झाले सगळ्यांचे जेवण?
हा आमचे सगळ्यांचे जेवण झाले.
अच्छा
म काम ते आवरलं का?
काम आता भांडे अर्धे घासले होते आता अर्धे राहिलेत अजून
हा
ते काय मागाशी मी म्हंटलं, का दुपारी काय झालं ते नळाने घोळ केला सगळा नळ फुटला. त्यामुळे मग ते कपडे काय धुत धुताच नाही आले दुपारी. पाय वर टंकित पाणी चढायलाच अडीच वाजले. हा मग नंतर खूप कंटाळा आला तर म्हटलं राहुंदे त्यां कॉल चालू होते परत म्हणून मग राहून द्या म्हटलं मग नंतर स्या तीन साडेतीन वाजता मी दुपारी जेवायला बसली.
हा किती कॉल झाले मग?
दुपारी झालते पाच कॉल
नाही पुरे टोटल
टोटल आत्ता सोळा झालेत ना
सोळा झालेत का?
हो सोळा झालेत आता
हम्म तिथं ती असं मोबाईल मध्ये की किती कॉल कॉल झालेत म्हणून
हम
कार्य तप कार्य तपासत आहे असं ते लिखलेलं असत तिथं
हा हा
तीच असते ना आपले कॉल पूर्ण झा-
हो हो हा तीच असते आणि त्यात न- ते चुकून कायतरी झिरो सेकंदवर जातात.
अच्छा हा झिरो सेकंड हा आहेत माझे दोन तीन
तुमचे पण आहेत दोन तीन
हम्म
कशामुळे होत तेच कळत नाही कुणाला कॉल लावत पण नाही काहीच नाही फक्त ते नंबर डाईल केलेला असतो पण त्याच्यामध्ये
ह
आणि तरी पण जातात ते झिरो सेकंदावर
आता काय माहितीय आता ती त्या लोकांनी हे केलं पाहिजे ना-
हम्म
ते कॉल पण ह्यात जोडले पाहिजेत
मग ते सेकंद लागू होत नाही ना ते कॉल जास्त होऊन मग परत काय म्हण- काय
काय माहिती मग आता
हम् आणि ते काय होतं तस आत आता मी तुमच्याशी बोललेय ना आता तुमचा फोन ठेवला आणि आपण आता दुसऱ्या एखाद्याला कधी कॉल करू ना तर तुमचा नंबर सारखा येईल ते टास्क पूर्ण करायला अस
हा हा तसच होतं माझ्या पण ह्याच्यात
आणि ते झिरो सेकंदावर जात
हां
हम्म
काय माहिती उपस्थित नाही काय करते का आता काय माहित जावूदे आता उद्याच्याला पूर्ण करायचे
हम्म हम्म हम्
अजून काय म्हणता
हा दोन मिनट, त्याला काळा कोण लावणार वेदू,
दुसरं काही बोलू नका,
खूप कठीण झालंय काही का,
हम्, सारं रेकॉर्ड होतं ना म्हणून दुसरं काही बोलायचं नाही मोठ्यानी बोलायचं. नाही,
हो ना तेच तर हाय,
हा, काय अजून, काही रेसिपी एखादी मुलं इतक्या लवकर नाहीच झोप हा,
हम्म, हम,
झोपूस तोवर बारा तर वाजत्यात,
ह,
अच्छा,
तुमचे झोपले का?
टाकलाय आता सगळं आवरुण हॉल मधलं सगळं पोरांनी आवरलंय झाडून काढलंय बिस्तारा टाकलाय.
हा,
आता झोपायची तयारी आता टी व्ही बघत बघत झोपून घेते.
हा मंग काय तर शाळेत पण जायचं असेल ना सकाळी!
ना पेपर चालू आहेत सध्या पोरांचे.
हम्म,
हम तरी पण आता लवकर झोपा म्हणलं तरी टी व्ही बघायचं काय सोडणार नाही.
हा नाही मुलांचं तसच असतं.
हो,
आपण म्हणलं ना अभ्यास करा अभ्यासाच्या टायमिंगला म्हणते, मला लय झोप आली असं तसं आणि टी व्ही बघायचं म्हणलं की मग!
टक टक हो, ह ते काय आता मी बघायला गेले तर लगेच झोपायचं नाटक चालू होत. तनी आता आवाज देऊ राहिले,
मग अजून काय म्हणतात, एखादी रेसिपी अजून काय सांगा नवीन.
तुम्हीच सांगा आता तुम्हाला अजून काही येत नवीन?
अच्छा आं हां, साड्यांमध्ये कोणत्या कपड्यातली साडी जास्त आवडते तुम्हाला,
मला काटापदराच्या साड्या आवडतात जास्त!
हम्म,
हा आणि बाकी असं सिल्कमधल्या साड्या आवडतात.
सिल्क मधल्याअजून,
बस तेवढेच बाकी ते आता नवीन आलेत ना आता टिश्यूच्या वगैरे,
हम्म,
ह, त्या असं दिसायला छान दिसतात. पण ते घातल्यानंतर असं पूर्ण नीट व्यवस्थित नाही घालतायेत. त्याला कारण ते लगेच घसरतात.
कोणत्या साड्या?
टिशू, टिशू मध्ये आता नवीन आलेल्या, वर्कवाल्या.
हम्म हम्म.
त्याला असं पिनअप जास्त करावं लागतं असं बहुतेक.
हम्म.
मला पण आवडतं डोला सिल्क, सिल्कच्या. अजून सिंथेटिक पतल्या कपड्यातल्या. काटा पदरायाच्या तर, आपण सनावारला नेसतो.
साध्या साड्यामध्ये आपल्या सिल्कच्या साड्या पण, चांगल्या वाटतात घालायला.
हा.
रोज तर साध्या सिम्पलचं साड्या चांगल्या लागतात घालायला. आणि मग काही सनवार असलं तर मग काठापदराच्या.
पार्लरचा कोर्स केलाय ना तुम्ही?
हो, मी बेसिक कोर्स केलेला आहे.
अच्छा!
हा.
हम्म, आता काय, काय करतात त्याच्यामध्ये?
बेसिक, बेसिक कोर्समध्ये मला अ, आयब्रो, वेक्सिंग आणि फेशियल आपले छोट ते फेशियल वगैर मतलब जितक भी बेसिक आहे तेवढं येतं हे रिस्टाइल.
मेहंदी वगैरे पण काढता येते का?
मेहंदी वगैरे काढता येती, मतलब एकदम प्रोफेशनल नाही. जसं अगर मी कंटिन्यू ती करीत राहील तर मग चांगली डिझाईन वगैरे येनी काढाय. रोज काढण्यात येत नाही म्हणून मग जेवढी डिझाईन येते तेवढीच काढ, बघून, बघून काढू शकते.
हम्म हम्म. मुलीच्या हातावर काढायची रोज थोडी, थोडी म्हणजे ते प्रॅक्टिस पण होईन जाईल.
हा, प्रॅक्टिस तर आपण ह्याच्यावर करू शकतो पण प्रॅक्टिसला टाइम कुठं भेटतो? दुसरेच काम असतात.
आछा!
हम्म, तुम्हाला काय काय येतं?
मी पण केलं होता पार्लरचा कोर्स, पण त्याच्यामध्ये परत ते लॉकडाऊन लागल्यापासून बंद केलं. ते मग, प्रॅक्टिस नाही आहे एवढी. पण असं करते कधी, कधी हेअरस्टाईल वगैरे करते. कधी वॅक्स करते, हा. थ्रेडिंगच असं एवढी परफेक्ट नाही जमतं, पण थोडीफार होते. कधी, कधी एक्स्ट्रा वगैरे काढायचे असेल तर.
धागा चालू ठेवायचा. मग प्रॅक्टिस होते.
हो.. ना.. तेतर.. हातात न केलं ते तर नको वाट..
नाही- नाही शिकलोय ना आपण शिकलोय मग ते धागा ठेवायचा. आपु... आपल्याच अ... स्किन वर करून बघायची प्रॅक्टिस.
पहिले मुलींच्या त्यांच्या ह्याच्यावर करायची मी...
हा.. नाही मुलींच्या.. मुलींची स्किन नाजूक असती.
नाही- नाही तस म्हणजे प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिस साठी नाही... आपलं जसं म्हणजे कधी थ्रेडिंग वैगैरे करायची असली ना.. तर करत होते. हा..
नाही लहान मुलींच्या ह्याच्यावर नाही करायची आत्ताच. कारण त्यांची नाजूक असते.
लहान मुलींच्या नाही. जस मोठ्याच मुलींच्या जस आपल्या... ते.. आहेत ना... जावच्या मुली.. त्याच्या.
आडपसन प्रॅक्टिस करायची. धागा चालवायची. हातावर धागा चालवायचा तर मग...
करता आपण लिपस तेन करून घेते.
हा.. आणि स्वतः ची यब्रो येते का करायला तुम्हाला.
नाही स्वतःची नाही अजून केली.
स्वतःचे आयब्रो पण करू शकतो. पण टाईम खूप लागतो.
अच्छा...
कसं करतात ते... धाग्याला गाठ बांधायची.
आण पाच बार त्याला अ.. हे करायचं. पाच येडे घालायचे. आणि..
परत एकदा सांगा.
धागा घ्यायचा.
हा..
ह.. ना.. धागा एक लंबा धागा घेतला. त्याला.. गाठ लावायची. दोन्ही त्याचे तोंड अ से.. जॉईट करायचे.
हम्म..
आणि मग.... त्याला पाच.. हे. करायचे. आपुन नाहीका? हा येडे घालतो. पाच मंग कयरायचे. आपल्या... तस... हम्म...
अच्छा.
हम्म.. पण त्या ला... लय टाइम लागतो. म्हणून आपण दुसऱ्यांकडून करून घेतो.
हा.. हा..
एक जण त्याला पकडायला पण पाहिजे.
चला मग.. झाला असल टाईम. झाला टाईम.
ते ठीक आहे. बाय.
उद्या करीन.